हो हो येत येतय
बोला कीे
काय करताय.
काय नाही बघा बसले.
हम्म आणि उन्हाळ्याचं काय वाळवण वगैरे झाली की नाया
हम् नाही काय केलं सगळं विकतच घेतलं.
हा हा हा हा
कारण आता सुट्ट्या पडल्या ना
हा
स्कूलला त्यामुळं काही वेळ मिळाला नाही.
हा हा हा
कामात जाऊ दे म्हंटलं. विकतच घ्यायचं अस वाहिनी वगैरे गावाहून पाठवलेलं.
हा
आणि दोघच असल्यामुळे एवढं काही जास्त लागत नाही.
बरोबर बरोबर ते बाहेर आले एकदम प्स पॉईंट तास सासूबाई पण जायचं.
होय आमच्या सासुबाई सगळच देतात. काही घ्यावंच लागत नातर मम्मी वगैरे सगळं
हा हा बरोबर बरोबर बरोबर माझ पण सेम आईच हा सासूबाईच सगळं देतात चटणी अ चीपणीचे पापड वगैरे सगळं सगळं त्या स्वतः करतात. आणि येतात मी पण इकडं मम्मी पण इकडन
होय होय आमच्यात पण तसच आहे आणि दोघंच असल्यामुळे कुठं आपण रोज कुठ तळणीचा पदार्थ खातोय, होय हम्म
आणि या दोघी पाठवत असतात ना त्यामुळे पन्नास टक्के आपला हलकं झालेलं असतय. पिठ सुद्धा अं हो बिंधास्त हो हो हो हो बरोबर आणि मग उन्हाळ्यात कुठे बाहेर जायच प्लॅन
आताच जाऊन आले आम्ही
कुठे गेलेला?
अ मालवणला गेलेलो मालवण, सिंधुदुर्ग
अरे वा वा दोघंच गेलेला का इ अ कुटुंब सगळं - हा हा हा हा
हम्म स्कूलमधूनच गेलेलो
हा हा हा
आता सो घरातल्या सोबत जायंच प्लॅनिंग चालू आहे आता बघूया परता हे वातावरण हेवाय लेना
बदलाल्या सारखं
च्छाच होई अ एक को -इन्सिडन्सच झाला ट्रीपला गेल्यानंतर आता आम्ही गेलेलो ना
हा
म्हणजे राधा नगरी वरून येत होतो आम्ही हॅलो आवाज येतोय ना मा
हा बोला की हो हो हो येतोय येतोय
अ इकडून राधानगरीकडून येत होतो दहा वाजलेले या आणि अचानक काय झालं की गवा ए ना आमच्या गाडीलाच धडकला
अरे बाप रे!
हा
केवढं भीतीदायक वातावरण झालं असेल ना?
भीतीदायक म्हणजे बोलण्याच्या पलीकडंच झाले तेव्हापासून मला ट्रीपला कुठेतरी जायचं म्हटलं की माझ्या डोक्यात तेच दिसत, माझी इच्छाच होई ना कुठे जायची आणि आम्ही कस सगळ्या गाडीमध्येच सगळ्या टीचर्सच होतो. अ सर वगैरे एकच होते. जास्त कोण असं, जेन्टस नव्हते आमच्यासोबत आणि या टीचरांची मुलं वगैरे होती ओ. लहान सगळी मुले आणि त्यामुळं ते डेंजरस झालं एकदम. पूर्ण गाडी फुढन फुटलेली.
अरे, बाप रे!
हा ती असं एकदम म्हणजे, अ मागे आमच्या एक गाडी होती.
हम्म
अ मग त्यांना तो गवा दिसला होता. समोरून जातेला आणि त्यांनी काय केलेलं की गाडीच्या लाईट वगैरे सगळ्या म्हणजे ऑफ केलेल्या अंधार केलेला पूर्ण त्यांच्या गाडीमध्ये, ते, आणि ती गाडी आमच्या गाडीच्या मागुन थांबून येत होती.
हा हा हा हा,
आम्हाला काय वाटलं एवढ्या भयान रस्त्यात ती गाडी आमच्या का मागून येत्या. म्हणजे आपल्याला असं वाटतयच ना की रस्त्याला आजूबाजूला. ला गाड्या नाहीत आणि आपल्या सगळ्या म्हणजे गाडीत सगळ्या आपण लेडीजच च आहोत. कोणाच काही सांगता येत नाही ना, मग. अ ते आणि त्यानंतर, त्यांनी गाडी पुढं घेतली आणि, म्हणजे त्यांना दिसलेला गवा त्यामुळे त्यांनी फक्त हात केले आणि गेले पुढे. मग आम्हाला समजलं की पुढे गवा आहे. हे, त्यामुळे त्यांनी असं. केलेलं पण आम्ही अशी आमची गाडी ज्यायला आणि, एकदम गव्हा पुढंन, पळत यायला आणि बरो बर त्याच्या तोंडावरच जशी गाडी जी धडकली पूर्ण काच फुटली समोरची.
बापरे.
च्या गाडीवर पडला.
अरे बापरे.
पाठीमागं आम्ही बसलेलो ना सगळे असे पडलो दुसऱ्या शीट वरती गाडी पूर्ण एका व अ एका बाजूला
तिरकी झाली असणार ना?
आणि मागून सगळं आतच गेलेलं गाडी पूर्ण चेपलेली.
बापरे.
पुढे गावात गेल्यानंतर सगळे आम्ही उतरून बघितलं गाडीला काय झालंय का? बघतोय तर पूर्ण गाडीला हेच झालेलं सगळं.
मग ती चा म्हणजे येण्यापतर राहिलेली ना?
हा येन्या इतपर राहिलेली. नाही येण्याइतपत राहिलेली की आणि कसं झालेलं? अं आमचेच ड्रायवर आमच्या स्कूल बसचे ड्रायवर आम्ही घेतलेले.
हा हा हा हा.
क्त दुसऱ्यांची होती.
हा.
म त्याचं सगळं ख चा वगैरे आम्हालाच भरावा लागला! होय, तरी तीस हजार रुपये घेतले.
अरे बापरे! महागात पडली की हो ट्रीप खूपच.
ट्रिप जाणं येणं तर वेगळंच आणि प्लस आम्ही खर चा घातला तो वेगळाच. ते लई महागतच पडलं आम्हाला. ते नशीब महागात पडलं! खरं आम्ही जिवंत घरी आलो! अ सगळे शिक्षकांचे मुलं वगैरे, सगळ्या अक्षरशः गाडीत पूर्ण आम्ही अ सग तिनं आमच्या हे झालेलं, की रडायला लागले. ड्रायव्हर सकट रडायला लागलेले.
बापरे!
म्हणजे त्यांना असं हेच वाटलं ना. समजा काय झालंच असतं तर काय केलं असत? एवढ्या लोकांचं? हा भयानक म्हणजे, नाही अत्यंत भयानक रस् तेतो येवढा डेंजर जरा तो रस्ता! म्हणजे संध्याकाळच येण्याच्या हे मापाचच
नाहीतर काय ओ! आणि नाही तस आणि आता बरेच जंगली म्हणजे जिथं जंगल आहे! आजूबाजूला किंवा घाट वगैरे रस्ते बंदच असतात की रात्री!
आणि ते कसं काय समजलं नाही? काय माहिती? त्या ड्रायव्हरांना आमच्या घरी पण तेच म्हणत होते! तुम्ही तिकडून आलाच कसं? तुम्हाला काही दुसरीकडे रस्ते नव्हते काही? इकडून कोल्हापूर आंबाघाटातून यायला होताच ना रस्ता! पण आता? ते ड्रायव्हर घेऊन जाणार तिकड पण ये ना जाणार ना त्यांना माहित असणार त्यांना माहित आहे त्यामुळे आम्ही कोणच का बोललेलो नाही. त्यामुळं ते हेच झालं मला तरी आता कुठब ट्रीपला जायचं म्हटलं.
हो हो तो प्रसंग डोळ्यासमोर उभी राहत उभा राहतय ना
आम्ही बसलेलो ना त्या सीटलाच म्हणजे मागे ते त्या बाजूवरच ते एकदम धडकलं ना मागे येऊन पडलं. आम्ही दोघी ड्राय्हांची बाक खपण होतीय. त्या आमच्या इथंच शिपाई म्हण मा स्कूलमध्ये तेने मी अस उडून दुसऱ्या शिटर पडलेलो आम्ही एवढ्याच जोरात
नाहीतर काय तरी किती म्हणजे केवढा मोठा होता तो
तरी हे बघा म्हणजे माग असं आम्ही काही बघितलं नाही ते धाडसच झालं नाही त्या गव्याला बघ घायला माग फक्त तोंड दे तोंड ते असं समोर आलं ना आणि त्याच्या तोंडालाच एकदम गाडी धडत ल्या सगळे घाबरले इकडे तिकडे कोणाचंग लक्षच गेलं नाही. ते कसा होता आणि काय होता ते कोणी
बघाय झालंच नाही बरोबर तेवढ्या ते म्हणजे धाव प्रधान हे झालं ना
हा कधी एकदा आमचं गाव येत असं झालेलं.
बापरे.
कधी येतं अस झालेला.
होयच की. सकाळ झाल्यावर तुमच्या जिवात जीव आला असेल. खर तर सगळ्यांच्या
होय होय मी आमच्या घरी सांगितल्यानंतर, घरी सगळे म्हटले तुला जाऊ नको म्हणून सांगत होतो. का गेली म्हणून ओरडायला लागले.
नाहीतर काय आणि अशा वेळी असंच होते अहो लगेच म्हणतातच मग जाऊ नक सांगितलेली.
आधीच मला न नको म्हणत होते. मी जाणारच नव्हतो. मग सगळ्या टीचर्स म्हटल्या नाही नाही यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे आ उद्या म्हणजे आज पहाटे जायचंय दोन वाजता आणि माझ रात ठरले जायचं.
बापरे.
हो.
हम्म हम्म.
लई ते हे होतय.
मी आता पाहुणे चारला माझं टायमिंग आहे.
हम्म हम्म.
पाहणे अ इथंच म्हणजे पण चार किलोमीटर ला बा.
हा. मग गाडीवरून जातय की बस नी?
अ गाडी असेल अवे्लेबल तर गाडी किंवा रिक्षा.
हा हा हा. मग बाळाला घेऊन जातय.
अं नाही आता ती काय झालीय. सासूबाई असतात तिला घ्यायला पण ती आत्ता सासूबाईंसोबत गावी गेले.
हा हा मग हा हा.
आता सासूबाईंसोबत गावी गेल्या स्वतः आता निवांत असते बघा. आता कधी नव तेवढे दिवस पहिल्यांदा गेले पण मला सांगितली मम्मा मी आहे. व्यवस्थित राहते. ते अजून इथं मी दादा खेळतो. तोवर तो काळजी करू नको असं सांगितली चांगली गोष्ट आहे. म्हणजे जरास लांब राहिल हा हा जरास लांब राहायला शिकली ना तिचं तिचं पण ग्रोथ व्यवस्थित होतय ना
होय होय असं म्हणजे पाहिजेच मुलांचं
हा मग ते मला होत नाही धाडस असं एवढ्या दिवस लांब राहायचं पण सासूबाई म्हणल्या नाही तुझ्यापासून लांब त तिज तिज खातीय तिज तिज खेळतीय झोपतीय. व्यवस्थित आहे काही काळजी करू नको म्हंटल्या, ठीक आहे म्हटलं मग मग त्या सासुबाई आहेत म्हणल्यावर काय टेन्श नाय तीच
होय म्हणजे आपल्यापेक्षा जास्त काळजी घेतात आणि त्या होय हुं
ते ती पण परवा मला म्हटली डिस्कवरीवर डिस्कवरीवरच समुद्र बघितली. मी सांगितल ना पिलू समुद्र अस असतंय हे ते आपण बोटीन जावून प्रवास करू शकतोय खेळू शकतोय मला म्हणली मम्मा तु समुद्र तयार कर मी जरा खेळणार आहे त्याच्यात
हा हा हा हा
म्हणून मग तिला पण परवा गणपतीपुळ्याला नेवून आणलं म्हणलं समुद्र बग म्हणल एकदा तिचा पहिलाच प्रवास झाला मोठा
होय काय? घेऊन गेलेला काय?
पुळ्याला घेऊन गेलेटं एक महिन्याच्या पूर्वी म तिला तिथं ते बघून आनंद झाला. पाणी तेवढं बघून घाबर ली एकदम ती जास्त आत नाय आली, तसच काठ्याला काठ्याला बसूनच खेळली.
आमची मम्मी वगैरे आता ह्या दोन दिवसाच्या मागेच गेलेली. मला म्हणत होती येणार आहेस का? नाही म्हटलं. माझी हाऊस फिटली आता म्हंटलं मी नाय येणार.
नाहीतर काय तर हे प्रसंग की नय आयुष्यभर लक्षात राहतात हं
हा ते लक्षातच राहतय होय.
थांबा एक काम आहे, थांबा काय एक कॉल करते.
हा बरं चालेल.
हा,